पहिला मी सांगू? की तू सांगते?
तू सांग. मी पाणी पिणार आहे.
प्रश्न तरी विचार म पहिले.
तुमचा आवडता सण कोणता आहे?
तर माझा आवडता सण आहे गणेश- गणेश चतुर्थी. भारत हा विविध संस्कृती परंपरा आणि सणांनी समृद्ध असा देश आहे. आपल्या देशात प्रत्येक धर्माचे आणि समाजाचे अनेक सण मोठ ठ्या उत्साहाने साजरे केले जातात. प्रत्येक सणामागे धार्मिक, सांस्कृतिक, आणि सामाजिक महत्त्व दडलेले असते. दिवाळी, होळी, गुढीपाडवा, दस रा, नाताळ, ईद, मकर संक्रांत असे अनेक सण भारतात आनंदाने साजरे केले जातात. या सर्व सणांपैकी गणेश चतुर्थी हा माझा सर्वात आवडता सण आहे. हा सण आनंद, भक्ती, उत्साह आणि एकोप्याचे प्रतीक आहे. या सणाची मी वर्षभर आतुरतेने वाट पाहत असते. गणेशचतुर्थी हा भगवान श्री गणेशा च्या जन्मोत्सवानिमित्त साजरा केला जाणारा महत्त्वाचा हिंदू सण आहे. भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थीला हा सण साजरा केला जातो. भगवान गणेशाला बुद्धीची देवता, विघ्नहर्ता आणि मंगल कार्याचा अधिपती मानली जाते. कोणतेही शुभ कार्य सुरू करण्यापूर्वी, प्रथम श्री गणेशाची पूजा केली जाते. त्यामुळे प्रत्येकाच्या मनात श्री गणेशाबद्दल विशेष श्रद्धा आणि भक्तिभाव असतो. गणेश चतुर्थीची तयारी काही दिवस आधीच सुरू होते. संपूर्ण घराची संपूर्ण घराची साफसफाई केली जाते. सजावट केली जाते. आणि सुंदर मखर तयार केले जाते. रंगीबिरंगी फुले, दिवे आणि आकर्षक सजावटीच्या वस्तूंनी घर सजवले जाते. ते बाजारपेठांमध्ये गणेश मूर्ती, पूजा साहित्य, फुले तोरणे आणि सजावटींच्या वस्तूंची मोठी गर्दी असते. सर्वत्र उत्साहाचे वातावरण असते.
गणेश चतुर्थीच्या दिवशी
सकाळी शुभ मुहूर्तावर श्री गणेशाची मूर्ती घरी किंवा सार्वजनिक मंडळांमध्ये आणली जा ते. मूर्तीची विधी पूर्वक स्थापना करून पूजा केली जाते. दुर्वा, लाल फुले, मोदक, नारळ आणि विविध फळांचा नैवेद्य अर्पण केला जातो. गणपती बाप्पा मोरया या जयघोषाने संपूर्ण वातावरण भक्तिमय होतय. मोदक, हा श्रीगणेशाचा अत्यंत आवडता नैवेद्य मानला जातो. त्यामुळे या दिवशी घराघरात उकडीचे मोदक तयार केले जातात. याशिवाय लाडू, करंजी आणि इतर गोड पदार्थही बनवले जातात. संपूर्ण कुटुंब एकत्र येऊन पूजा करते आणि प्रसादाचा आनंद घेते. त्यामुळे कुटुंबातील प्रेम आणि आपुलकी अधिक दृढ होते. सार्वजनिक गणेशउस्तवाला महाराष्ट्रात विशेष महत्त्व आहे. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी स्वातंत्र्य लिण्याच्या काळात लोकांमध्ये एक ता निर्माण करण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली.
तेव्हापासून हा सण सामाजिक ऐक्याचे प्रतीक बनला आहे. आज अनेक सार्वजनिक मंडळी आकर्षक देखावे, सामाजिक संदेश सास कृतिक कार्यक्रम आणि विविध स्पर्धांचे आयोजन करतात. गणेशोत्सवाच्या काळात भजन, कीर्तन, आरती, नृत्य, संगीत, नाटक आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वजण या कार्यक्रमांमध्ये उत्साहाने सहभागी होतात. त्यामुळे समाजात एकोपास, सहकार्य आणि बंधुभाव वाढतो.
ओके.
गणेश चतुर्थीचा सण आपल्याला अनेक चांगल्या गोष्टी शिकवतो. एकता, सहकार्य, श्रद्धा, शिस्त, स्वच्छता आणि सामाजिक जबाबदारी यांचे महत्त्व या सणातून समजते. तसेच सर्व धर्म आणि समाजातील लोक एक एकत्र येऊन हा सण साजरा करतात. त्यामुळे, एकात्मता अधिक मजबूत होते. आजच्या काळात पर्यावरण संर शिक्षणाला खूप महत्त्व आहे. त्यामुळे शाडूच्या मातीच्या गणेश मूर्तींचा वापर करावा. रासायनिक रंगांचा वापर टाळावा आणि पर्यावरणपूरक, गणेशोत्सव साजरा करावा. कृत्रिम तलावांमध्ये, विसर्जन करून, नद्या आणि तलावांचे प्रदूषण, टाळले पाहिजे. प्लास्टिकचा वापर कमी करून, स्वच्छता राखणे, ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. गणेशोत्सवात सामाजिक, उप-उपक्रमांनाही महत्त्व दिले जाते. अनेक मंडळे, रक्तदान शिबिरे, वृक्षारोपण, आरोग्य तपासणी शिबिरे, शैक्षणिक मदत आणि स्वच्छता अभियान, यांसारखे उपक्रम राबवतात. त्यामुळे, हा सण, केवळ धार्मिक न राहता, सहजा उपयोगी ठरतो. मला गणेश उत्सव, सर्वात जास्त आवडणारी गोष्ट, म्हणजे सकाळ संध्याकाळची आरती. आरतीच्या वेळी निर्माण होणारे, भक्तिमय वातावरण, मनाला खूप शांतता देते. मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत गणपती चे दर्शन घेणे, सजावट पाहणे आणि प्रसाद घेणे, यामध्ये वेगळाच आनंद मिळतो. या काळात सर्वत्र आनंद उत्साह आणि सकारात्मक वातावरण, अनुभवायला मिळते. अनंत चतुर्दशीच्या दिवशी, श्री गणेशाचे विसर्जन केले जाते, ढोल ताशांच्या गज रात आणि गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, या जयघोषात ते गणरायाला निरोप देतात, विसर्जनाच्या वेळी, मन थोडे भावुक होते, परंतु पुढील वर्षी, पुन्हा बाप्पा येणार, या आशेने सर्वजण, आनंदाने निरोप देता. शेवटी गणेश चतुर्थी, हा माझा सर्वात आवडता, सण आहे. हां सण भक्ती, आनंद, एकता, प्रेम आणि संस्कृती यांचे सुंदर प्रतीक आहे. या सणामुळे कुटुंबातील सदस्य, मित्र आणि समाजातील लोक, एकत्र येतात. श्री गणेशाच्या कृपेने, जीवनात सुख-समृद्धी, बुद्धी आणि यश प्राप्त व्हावे, अशी प्रत्येकाची इच्छा असते. त्यामुळे गणेश चतुर्थी, हा सण माझ्या मनात, नेहमीच विशेष स्थान, रो-राखून आहे. भविष्यातही, मी हा सण, पर्यावरणपूरक पद्धतीने, साजरा करेन. गणेशोत्सवाने- गणेशोत्सव आपल्याला, श्रद्धा सद्भावना, सहकार्य आणि समाजसेवेची, प्रेरणा देतो.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
म्हणूनच हा, सण माझ्या, जीवनातील सर्वात आवडता आणि अविस्मरणीय सण आहे, आता तुम्ही मला, तुमच्या आवडत्या सणाबद्दल, सांगा.
माझा आवडता सण, दिवाळी आहे. भारत हा विविध संस्कृती, परंपरा आणि सणांनी नटलेला देश आहे. वर्षभर अनेक सण, मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने साजरे केले जातात. प्रत्येक सणाचे, स्वतःचे धार्मिक सामाजिक आणि संस्कृतिक महत्त्व, आहे. या सर्व सणांमध्ये, दिवाळी हा माझा, सर्वात आवडता सण आहे. दिवाळीला 'दिव्यांचे सण' असेही म्हणतात. आनंद प्रकाश, प्रेम, ऐक्य आणि समृद्धी, यांचे प्रतीक असलेला हां सण, संपूर्ण भारतात, मोठ्या उत्साहात, साजरा केला जातो. दिवाळी हा हिंदू धर्मातील, सर्वात मोठा आणि महत्त्वाचा सण, मानला जातो. या सणामागे, अनेक पौराणिक कथा आहेत. त्यामध्ये, सर्वात प्रसिद्ध कथा, म्हणजे प्रभू श्रीराम चौदा वर्षाचा, वनवास पूर्ण करून, आयोध्याला परत आले. तेव्हा आयोध्यातील नागरिकांनी, आनंदाने, घरोघरी दिवे लावून त्यांचे स्वागत केले, त्या दिवस त्या दिवसाच्या समरनाथ दिवाळी साजरी केली जाते. तसेच, या दिवशी धनाची देवता लक्ष्मी आणि विघ्नहर्ता गणेश यांची पूजा करण्याची प्रथा आहे. दिवाळीची तयारी अनेक दिवस आधी सुरू होते. घरची साफसफाई, रंगरंगोटी आणि सजावट केली जाते. नवीन पडदे, सजावटीच्या वस्तू आणि आकाशकंदील लावले जातात. घरच्या अंगणात सुंदर रांगोळी काढल्या जातात. संध्याकाळी तेलाचे दिवे आणि रंगीबिरंगी दिवांच्या माळा लावल्यामुळे संपूर्ण परिसर उजळून निघतो. दिवाळीच्या प्रकाशामुळे वातावरणात आनंदमय आणि प्रसन्न होते. दिवाळी हा एक दिवसाचा सण नसून अनेक दिवस चालणारा उत्सव आहे. वसुबारस, धनत्रयोदिवशी नर नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन बाल प्रति बालप्रतिपदा आणि भाऊबीज असे दिवाळीचे प्रमुख दिवस आहेत. प्रत्येक दिवशी वेगळे महत्त्व आहे. लक्ष्मी पूजे दिवशी लोक श्रद्धेने लक्ष्मी आणि गणेशाची पूजा कर तात. भाऊबीजे दिवशी भाऊ बहिणींचे प्रेम अधिक दृढ होते. बहीण भावाला ओवळते आणि त्याच्या सुख समृद्धीसाठी प्रार्थना करते. दिवाळीच्या काळात घर-घरात अनेक स्वादिष्ट फराळ्यांचे पदार्थ तयार केले जातात. चकली, करंजी, लाडू, चिवडा, शंकरपाळे अनारसे आणि इतर अनेक गोट, तिखट पदार्थ बनवले जातात. सर्वजण एकमेकांच्या घरी जाऊन, फराळाचा आस्वाद घेतात. नातेवाईक आणि मित्रमंडळींना शुभेच्छा दिल्या जातात त्यामुळे प्रेम, आपुलकी आणि आनंद अधिक वाढतो. दिवाळीला नवीन कपडे घालण्याची मजा काही वेगळीच असते. मुले आणि मोठे सर्वजण नवीन कपडे घालून देवदर्शन करतात. काही ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम किल्ले बनवण्याच्या स्पर्धा आणि इतर उपक्रमे आयोजित केले जातात. यामुळे मुलांना आपल्या परंपरा आणि इतिहासाची माहिती मिळते. मला हा दिवाळी विशेष आवडते, कारण या सणामुळे संपूर्ण कुटुंब एकत्र येते. आम्ही सर्वजण मिळून घर सजवतो, रांगोळी काढतो. फराळ बनवतो आणि पूजा करतो. या दिवसात घरात आनंद, हशा आणि उत्साहाचे वातावरण असते, दिवाळीला कुटुंबातील प्रेम दिवाळी साजरी करताना पर्यावरणाची काळजी घेणेही तितकेच महत्वाचे असते. मोठ्या आवाजांचे आणि दूर निर्माण करणारे फटाके टाळले पाहिजेत. फटाक्यामुळे वायू, ध्वनी प्रदूषण वाढते. तसेच लहान मुले, वृद्ध, आजारी व्यक्ती ती फटाके फटाक्यांमुळे वायू ध्वनी प्रदूषण वाढते, तसेच लहान मुले, वृद्ध, आजारी व्यक्ती आणि प्राणी यांना त्रास होतो, त्यामुळे आपण पर्यानुपूरक दिवाळी साजरी केली करावी. मातीचे दिवे लावावेत. सुंदर रांगोळ्या काढाव्यात, झाडं लावलीत आणि गरजू लोकांना मिठाई, कपडे किंवा भेटवस्तू देऊन त्यांच्यासोबत आनंद वाटून घ्यावा, दिवाळीचा खरा. अर्थ केवळ दिवे लावणे आणि नवीन वस्तू खरेदी करणे नसून आपल्या मनातील अज्ञान, मत्सर, द्वेष आणि वाईट विचारांचा अंधार दूर करून ज्ञान, प्रेम, दया इथं प्रकाश पसरवणे आहेत. हा सण आपल्याला आपले चांगले विचार परिश्रम, प्रामाणिकपणा आणि एकमेकांबद्दल प्रेम बाळगण्याची प्रेरणा देतो. झालं.
बायकीन शो.
हम.
टोटलला एकशे ऐंशी मिनिटं बोलायचं आहे.
हा, मग किती झालेत?
मग आतापर्यंत आपण किती पाच? काल दोन केलेत. नका, आणि आत्ता तीन, म्हणजे पाच कॉल झाल्यात.
काल तीन केलेत?
पण त्यातले एक फक्त शेहेचाळीस सेकंदच दाखवलं लागले.
ओके.
मग कालचं दोन आणि आजचं तीन, मग किती झालं ते? पाच. पाच कॉलचं दहा-दहा मिनिटांन झालं, पन्नास मिनिटं मग अजून. एकशे ऐंशी वजून पन्नास अजून एकशे तीस मिनिटं राहिलेत. बोलायचं मी काय म्हणायला लागलं, सांग. आपण असं हे नॉर्मल बोल इथं आपण हे पण या ॲपवरतीच बोलूया, म्हणजे कसं की दहा-दहा मिनिटं असं होऊन जाईल.
पण कोणता तरी एक विषय पाहिजे ना.
पण असं आता-आता बोलतेच का मैत्रिणींबद्दल तू मला, मला माझ्याबद्दल विचारतेस असं. तसं
चालतंय की आता, नेक्स्ट कॉल असंच असू दे.
हम्म, असंच म्हणजे.
असंच म्हणजे आता कोणता विषय घ्यायचा पुढं?
तू सांग की, आवडता सण झाला, पदार्थ झाला.
आवडतं पुस्तक घेऊया, पुस्तक.
पुस्तक मला इथे 'श्यामची आई' आलं.
विश्वास नागरे पाटलांचं किंवा 'अग्निपंख' पुस्तक. डॉक्टर ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचं किती चांगलं पुस्तक आहे.
मग तू ते घे. मला इथं तर 'श्यामची आई' आलं.
ओके.